हॅलो?
हा नमस्कार ताई.
हो हो नमस्कार ताई.
हां, झालं जेवण? हो, आवरल हो हो झालं-झालं आत्ताच.
हो-हो काय नाई रेसिपी. पी वगैरे काय बनवता तुम्ही? ते विचारायचं होतं मला त्याच्यासाठी कॉल केला होता, मी तुम्हाला.
हो का? रेसिपी कशामध्ये सांगू तूम्हाला कशी?
तुम्ही काय बनवता? म्हणजे स्पेशल काय बनवता तुम्ही?
अं, माझं स्पेशल असेल पावभाजी माझी खूप छान होती.
हो का? मग पावभजी सांगा. पावभाजी माझ्या मुलांना जास्त आवडते.
हो का?
तिथे आमची हो
हो ना हो चालेल, जवळ जवळ सेमच असते थोडीशी पद्धत वेगळी असते. आमच्याकडे पाव भाजी म्हणजे आम्ही बाहेर खातच नाही एवढी छान होती म्हणजे मी, फ्लावर हा सांगू मग आता चार आपण सहज चार व्यक्ती तीन साठीच घेतो हा मिडियम आकाराच्या म्हणजे फ्लावर फ्लावर घेत पहिले मग ओले मटार
हो
बटाटा,
हम्म!
त्याच्यानंतर सिमला मिरची,
हो!
कांदा आणि टॉमॅटो
टमॅटो हो
हो तर मग फक्त टॉमॅटो वेगळे वाफून घेते मी पहिले, आणि त्याचे सालं काढून आलं लसूण आणि टोमॅटो याची ग्रेव्ही बनवते.
म्हणजे टमॅटो वाफून घेता आणि टमॅटो आणि कसली ग्रेवी म्हटलं तुम्ही?
आलं लसूण
आलं लसणाची ओ
हा हा हा ही पेस्ट वेगळी बनवून ठेवते वाटीत.
बनवते हा
हा आणि मग हे बाकीच्या भाज्या आहेत ना मी स्वच्छ धुून थोडस हा धुऊन थोडस अ तेल टाका ऍटलिस्ट नाही तर तूप टाका. कुकरमध्येध्ये तेल किंवा तूप थोडस टाकायचं आणि तेव्हाच हळद आणि दोन दोन चमचे पावभाजी मसाला त्यातच टाकायचा. हो टाकून द्यायचा आणि भाजी थोडी फ्राय करून घ्यायची. हा आणि आपण घरी भाजी केलेली मुलांना असं वाटत पहिला कलर च नाही येत ही खूप सफेद वाटते हा त्याचा अ ऑप्शन मी काय केलं मी एक बीट किसून घालते त्यावेळी शिज
हो हो हो हो हो हम्. मी तुम्हाला तेच बोलणार होते बिट रेड कलर साठी हम्म.
मुलांना खूप बाहेरच्या सारखी हवी असते आणि आपण एवढी तर हा आणि एवढी पायसी नाही करू शकत आपण का एवढी तिखटते मुलं खाऊ पण नाही शकत. आ म्हणून मग तेथ दोन मिनिटं मस्त फ्राय करून घेतलं का आणि त्याच्यातच मसाला आणि हळद आणि मीठ टाकलं. तर पुन्हा तोही त्या भाज्यां पूर्ण कलर जातो मसाला आणि हळदीचा हा आणि मग ते चार शिट्यामध्ये वाकून घ्यायची. हम्म आणि पावभाजीच्या मॅशरनी मॅश करायची. अग हो आता घरच्यांना कधी कुणाच काय असतं कुणाला त्यात भाजी दिसली पाहिजे कुणाला घरच्याना एकदम काही त्याच्यात नाही दिसलंच नाही पाहिजे. म्हणजे घरातही दोन प्रकारची माणस असतात हा मग त्या त्यामुळे म ते शक्यता ओले आणिही आपण जर भिजून म हे घालतो बघा ते वाटाणे भिजलेले ते चांगल्या प्रकारे मिक्स नाही होत भाजीचा जीव नाही मिळल्यासारखा होत.
नाही होत ह ते दिसतच ते हो बाजूला दिसत असे त्याचे ते एक कारण कशामुळे माहिती का? त्याला साल असत ना ते, मग त्या मधली स्किन त्याच्यामध्ये जाते पण, ते साल थोडफार दिसते.
दिसत हा, ते मटार असतात ते छानपैकी मॅश होतात ते म्हणजे ते वाटत पान नाय. हा त्याच्यामुळे ते ती छान म्हणजे मी तेच मला मटारच आवडतात. पावभाजी म्हणल्यावर मटारच बेस्ट.
वाटाण्यामध्ये काय फरक हो मगं.
अ काहीच नाहीये, म नाही फरक आहे ना हे ओलेेत वाटाने
हा ह आणि मटारे म्हणजे ते आपण फ्रोझन असतात ते का?
हा फ्रोजन किंवा, शेंगा पण भेटतात ना डायरेक्ट? फ्रोजनपेक्षा मला शेंग आवडतात. हा फ्रोजन पण मग ते किती दिवसाचं असेल त्याची
खूप दिवसांच हा पॅकेजिंग हा नाही मी घरीच फ्रोझन करते कधी कधी. म्हणजे जास्त दिवस नाही थोड्या दिवस संपूर्त म्हणजे आपलेच वाटाणाची शेंगा अस असताना त्याचेच ते वाटाने काढून घ्यायचे आणि पॅकिंग कॅरी बॅग वगैरे आपल्या जीपलॉकच्या असताना? त्याच्यामधी पॅक करून फ्रिजरमध्ये फ्रीज करायच्या फक्त ते, असं. बाहेरच्या कशा प्रिझेवेटिव्ह टाकलेला असत किंवा नसं काहीतरी लावले असत, माहीत नसतं ना आपल्याला पण मग असं करू शकतो. आप पण असं कारण काही काही सीझन मधी भेटत नाही आपल्याला ना वाटाने अस पण आ
आणि उन्हाळ्यात वगैरे खूप महाग पण भेटता कधी कधी शंभर रुपये किलो पण जाता.
हो पण, मग काही महिन्यांसाठी फ्रोजन केले ना तर ठीक आहे. असं चालतं असं.
ते छान ऐर टाईट डब्यामध्ये व्यवस्थित पॅकिंग करुन ठेवल तर राहतान. मी कधी ट्राय नाही केले, आय थिंक मी म्हणजे ताजेच घेते असं अ ह नाही केलं.
तर मग थोडेफार कधीतरी असं दोन चार महिने टिकण्यापुरतेचेच करायचे असं. मी करते कधी कधी, मग असं.
टिकतात का व्यवस्थित? मी कधी ट्राय नाही केलं.
नाय टिकता टिकता एकदम छान माझ्या आता, मी तरी मागे सीझन होत बघा अ त्यावेेळेस मी घेतलेले ना तर, चांगले आता थोडेसेच राहिलेले. पण युज केलेय ना मी. छान आहे, ते फ्रोजन केलेले आहे म्हणजे फ्रिजर मध्ये ठेवलेले आहे ना. तर मग ते एकदम बर्फासारखे झाले. ते बाहेर काढले ना फक्त नॉर्मल पाण्यात जरी टाकले ना तरी ते एकदम त्याच्या त्याच्या याच्यात आता पहिल्यासारखे होऊन जात नॉर्मल असे जसे फ्रेशच आणले आप पण असे हिरवे वगैरे असं.
हो ना.
हम्म छान येते पण छान वाटतं करायला.
हा हो हो हो ते मी कधी ट्राय नाही केलं. नेक्स्ट टाइम जेव्हा स्वस्त होतील तेव्हा ते नक्कीच ट्राय करेन.
ट्राय करून बघा. हो आणि आता तुम्ही काय शिजवल्यानंतर काय केलं मध्ये
पूर्ण शिजून घेतली. पूर्ण मॅशरनी मॅश करून घेतली, मग कांदा खूप बारीक कांदा कापून घेतला, पुन्हा ते तेल टाकायच आणि मग पुन्हा कांदा चांगला गुलाबी होई परेंत परतून घेयचा, आणि मग जी टोमॅटो आले लस नाची जी पेस्ट आहे ती ग्रेव्ही आहे ती करुन घेयची आणि पूर्ण तेल सू टे पर्यंत आणि त्यांचा कच्चा पण कांदाचा नि-निघून जाईपर्यंत हा मग त्यात पुन्हा मसाले टाका तुम्ही. मसाले टाकल्यानंतर मग भाजी टाकायची आणि नंतर मग काय कांदा टॉमॅटो कोथंबीर हे वेगळं कापायचं.
कापायच हो हो हो ते आपल्या सर्विंग करत घेतो तेव्हाच आपण टाकायच ते. खाण्या खायच्या वेळेस.
खायच्या वेळी आणि पावभाजीला मग तुम्ही ऍटलिस्ट तर मला हे बटर नाही आवडत नाही आवडत त्याची टेस्ट अशी मला खारट वाटते.
हो नाही मग ते सॉल्टेड भेटतं बिना सॉल्टचं पण भेटतं ना आपलं नॉर्मल अमूलमध्ये हो मग त्यांना सांगायचं जिथून आपण घेतो त्यांना अ सॉल्टेड द्या किंवा नका सॉल्ट बिना साॉल्टच द्या असं
हा का असं मला वाटतं वैयक्तिक आणि मला मी विशेष अशी चव पण नाही वाटतं काही त्याची मग त्याच्यापेक्षा त्यापेक्षा घरी बनवलेलं माझं तूप असतं.
तुप असतं गाववरन तूप हो हो हो हा मग मी पण तसंच करते जास्त करून पण मुलांना कसं हो मुलांना काय वाटतं बाहेर जसं खात
तसंच पाहिजे हा म्हणून मग मी काय करते मुलाला त्याच्यासाठी तुला ताटात वरून मग घ्यायला आणि मग चीज पण पाहिजे असतं
हा चीज पण छान लागते त्याला मुलांना तेच आवडतं वेगवेगळं
मग त्याच्यामुळे मग त्याला पण त्याला स्पेशल ताट असं बनवते का त्याच्यामध्ये मग त्याला बटर आणि चीज आणि कांदा आणि कोथंबीर सगळं त्याला तसं करून देते.
मग मुलांची फरमाईश खूप असते आमचं पण तसंच आहे. आता मी पण करल पावभाजीच तिथं तर लक्षातच नव्हतं. रोजचं बनवायचं काय टेन्शन भाऊ भाजीचं इतकं टेन्शन असतं ना. तर आपल्याला काही नाही आपण कसं पण घेतो. हो मग म्हणजे आपल्या आपण समजं काम करतोय ना म झोपलो रिक्स मध्ये तरी सकाळचं टेन्शन. उदया सकाळी काही काय काम बनवायचं का मी तर
एवढं पण असतं का फ्रीज भरलेला असून पण सुचत नाही काय करायचं.
नाही मेन प्रॉब्लेम म्हणजे आपण मुलांचच बघतो ना जास्त त्यांना काय आवडल ते काय खातील खाल खातील का नाही त्याच्यावर डिपेंडच आपल्याला बनवावं लागंत. असं तेव्हा आपल्याला समाधान वाटतं खाल्ल्यानंतर
ती बनवली तर कुठला मसाला घालायचा. हिरवी मिरची घालायची का मसाल्यात चांगली होईल. कारण की अ दाण्याच्या कुटात चांगली होईल का खोबऱ्याच्या वाटणार
हो मग खूप टेन्शन असतं मग आणि ते प्रॉपर सगळं बनवायचं म्हणजे किती ते किती वेळ जातं त्याच्यात करायचं नाही का असं हा असं नॉर्मल आमच्या इकडे तर भेंडी वगैरे तर चालती भेंडीला आवडते.
हो ना हा हा हा माझ्या पण छोट्याला भेंडी फार आवडती. माझ माझ्याला तर अशी आवडते. बिना तुम्ही काहीच नाही कांदा नाही तुमच्या दाण्याचा कूट नाही काही नाही काही नाही फक्त एक दोन मिरच्या कापून टाकायचं जिरे आणि एवढी अशी करपूण कर एवढी तेलात फक्त ती हे करत राहायची.
फ्राय करायची फक्त
करत राहायची कडक कुरीत करायची.
हो नाही काय करायचं भेंडी जर चिरली ना म्हणजे धुन वगैरे पाणी धुण नंतर थोडीशी कॉटनच्या कपड्यानी पुसून वगैरे म्हणजे या चिरल्यानंतर मग ती त्याला मध्ये ना थोडी फ्राय करून घ्यायची अशी आणि त्याच्यानंतर मग तिला मग जी आपल्याला फोडणी द्यायची ना मिरची वगैरे काय करायचं ते करायचं म्हणजे ती ना एकदम अशी काय होती.
हा चिकट होत नाही हो हो मग माझ्या मुलाला तशी भेडी ल भ पण अ ती पाव किलो जर कापली तर तशी भेंडी एकाच माणसाला होती.
एवढी एवढी शिच होती हो मग ती पूर्ण एक किलो किंवा अर्धा किलो ला आपल्याला ज कराय असेििन लाण घ खाणं वगैरे तर एक किलो भेंडी लागूनच जाते त्याला
लागवूनच जातेग असं होतं का त्याच त्यालाच ती भेंडी करू आपल्याला दुसरी काहीतरी भाजी
मग आमचं असंच असतं मी प्रॉ फक्त त्यांच्याच दोघांसाठी चांलली असते माझी मुलगी छोटी तीन वर्ष म्ह तिला पण तेच लागत भेंडी वगैरे तिला आवडती भेंडी त्याला पण तेच भेंडी पोळी भेंडी तिखट त्याला तिखट लागतील फक्त एवढंच का मला अजूनही ना. हला सेपरेट भाजी बनवाव लाते फिक्की त्याच काही नाही त ती खट खातो हो असंय.
खूप नाटक असतात हे मुलांचे आणि आपला वेळाखा ते किचन आणि ते विचार करण्यातच जातो.
ते विचार करण्यातच जातो हो नाही तुम्ही सांगितली ना त्याची पावभाजी मी म्हणून बघल मी ना टमॅटोची पेस्ट आणि ते वेगळं नव्हते बनवत. चालेल मग ठीक आहे करते मी तुम्हाला कॉल हता आहे थँक यू हो हो. हो हो हो हो हो चालेल हो बाय बाय.